हॅलो हा आवाज आलाय काय. हा हा आज मी घरातच आहे तरी पण आज रेंज आहे वाटतं बरी. तेे जास्ती. तुम्ही पण घरात आहे. काय हा हा तर काल लईच प्रॉब्लेम यालता. खरखर आल तर परवा परवा आणि आज क्लिअर ऐकू आले.
रिकामा ऑडिओ
ते मधीच हा आवरलं कीं.
ह हा जेवण नंतर ना मग.
आता जेवायचं होय आता म्हणजे एक वाजता जेवायचं.
हा पोरी आहेत म्हटल्यावर काय?
होय. पो रे आहेत म्हटल्यावर काय ते एक बारके आहे ती जेवली मोठे आहे ते अजून खेळायच्या नादात. आणि त्या नेहमीच आता जेवायचं सासरे आमचे गेले. गावाला. मि मिस्टर गेले कामाला ते नि मी दोघीच आहे आता.
हम्.
मग दोघी जेवलं की जेवन झालं की जरा आणि जरा रेस्ट घ्यायची.. आणि जरा काम करायचं. त्या बारकीलाने झोपवाय लागते नाही झोपली कि लई रडतिया.
हा.
रडत्या एवढी.
आमची पण ऐकतच नाही झोप म्हणटलं तर झोपत नाही आणि झोप त्या सहापर्यंत झोपायच संध्या रात्री झोपत्या कि वेळा ना मग धूप उबरी घाल बसत्या काल तसच केली झोप आपली नाही काय नाही बारापर्यंत बसली म हेनी येतात बाराला. नाईट चालूय म्हणत ना मग त्यां सण बसली झाला. कुठल्या आणि झुकत्या कुठल्या?
आणि ही आमची दिवस म्हणजे दुपारी झोपली तरी साडेआठ लाच झोप. त्या आणि नाही जोपली तरी साडेआठ लाच जोपत्या. बारकी म तिला काय राह. तिची झोप लय लवकर लय येता साडेआठ ला येता तर सकाळी सहाला साडेपाच ला उट साडेपाच उठते. त्या मी सहाला उठल तर सहाला उठते माझ्यासोबतच उठते ती बारकी त्यामुळे तिला झोप आवरत नाही.
होय
असे झो पालखी एवढी रडत्या ते सगळं काम तिथच. छवणीिला झोपवाय लागते पहिला. आणि दारं उघडायची नाहीत उजड करायचं नाही. उजेड केल्या की झोपतच नाही सगळी दार झाकाय लागतात. आणि ह्यांच्या आजोबा द आरं झाकलं क नाही दुपारचं गरम होतय पॅकच करताय सास म्हण ओरडतत. आजोबास्नी ग बसवायला पाहिजे पहिल्या यांच्या थांबा दहा मिनिट ही झोपू दे मग तुम्ही काय करणार आहे करा त्यांनी उगच दुपारी गमत. नाही म्ह आत भैर आत भैर करतत आणि ही कायच होत नाही मग त्यांना म्हणतोय ह झोपपर्यंत. तुम्ही आत बाहेर करत जाऊ नका तुम्ही गप शांत झोपा. आणि मग ती ख झोपली की तुमचं काय करायचं ते करा मना म्हणजे असं आता लक्षात आलं कि ती झोप त नाही आपणच गप्प झोपूया मग त्यानी गप्प झोपत्या तर नंतर. ही झुपली किं हाळू झुटली. ए कर ते कर काय काय काय तर करत बसत दारात. स प उरायती.
येव तर मोठे उऊस पर्यंत आहे ह त्यांचं
खरंच नाही होय हच हच्यावरण्यानच. पहिला वेगळं होतं आमचं काय ऐकतच नव्हते आमचे मम्मी पप्पा आता हिंच ऐकायच आपण. आमच्या वेळेस म्हणजे आमच्या वेळेस क तिकडच्यांचं पण ऐका आणि इिकडच्यांचं पण ऐका.
होय
आम्ही पहिला मम्मीला आमच्या केवढं घाबरतो
होय आता कोण घाबरत नाही तर. कोणालाच स्वीकारते दिस दिसत होय.
मोठी परगी घाबरत्या मला नाही.
हम्मम नाही होय आमची पण असच का कोणालाच घाबरत नाही घरात.
ह. खरं लई नंतर येऊ दे लाड अस पण काय. आप नसत्या खर तरी पण त पोर आताची पो.
होय होय
आमचे मम्मी पप्पा पण लाड करायचे खरं एवढं कुठं आपण हे करतो त आपण घाबरायचच की.
हा. अच्छ! प्रच मश. आणि का
अता नाही निवांत आता जरा कामात हे तोपर्यंत जरा काम करायचं नंतर ना काही नाहीवांतच की.
हो.
आता आता माझं जरा लवकर आवरायला लागले सकाळी डब्बा आहे म्हणून ह्या मुलगीचा. नऊला असतोय डबा म्हणून, नाहीतर मला. मी स्वयंपाक बाराला घालत होतो पहिला. आणि दीड ला बरोबर स्वयंपाक व्हायचा पाहुणे दोन ला जेवायच
हा आठ महिने सहा म चौ.
आता आता जरा कसं तिचं सकाळचं स्कूल चालू म्हणजे शाळा साडेनऊ चालू झाल्या बस येत्या ना.
हम्म.
त्यामुळं डब्बा करून द्यायलाच लागते चपाती भाजी मग चपाती भाजी केल्यावर भात आमट कुठ्या नंतर करायचं म्हणून ते पण करून घेतोय संग संग. आणि पहिला मराठी शाळेत होते ना मग तिथंच भात खायचे तिथला. मग ड्बा त्यांनी काय नव्हत. तर दहा वाजता जायची तर ड्बा कुठे घेऊन जायची रिकामण येत. मग आ तस नाही प्रायवट स्कूल म घातलंय तिथं कस डब्बा वगैरे आणायला लागते ह. त्यामुळे माझं पण आवड आले म्हणून
आमची पण खर म्हडसे होती खर हे करत नव्हती. पिडवा
हो ही पहिला पहिला न्यायची नंतर नंतर सगळीजण कोणच आणत नाही म्हट हिला कस तर वाट. सगळीच भात खायची आणि ह खात नव्हती हिला चपाती भाजी म्हणून मम् म नको बाई म्हणायची आता ड्बा. मग आता साडेनऊ ला जात्या म्हटल्यावर नऊ नऊ ला तर डब्बा तयारच ठेवायला लागतोय आमचे सासरे तर का नाही साडे नऊ ला बस येत. त्या पावणे नऊ वाजता दंगा चालू करतात अगदी जा पाणे नऊ वाज पाहणे ना माजले एवढं हे करतत. मी म्हंटलं तर हे चालू झाले रोज ऐकून घ्यायला पाहिजे म्हंटलं. आणि ही त्यांच बघून ही पण नंगाच करते त्यांना लई स्ट्रिक आहे. नी असं काय सांगितलं कणी नऊच टायमिंग असलं कणी आपण साडेआठला तयार राहायचं पाून कस कुठं होते बायकांचावर्तेवे साडेनऊ वाजून पाच मिनट बस य्या मी म्हणतोय साडे नऊ ला पाच मिनिटं कमी असत. जायचं दहा मिनिट तिथं जाऊन थांबायचं रस्त त्या नाही नाही नाही नाही नाही सव्वा नऊला तुझ सगळं रेडी पाहिजे बघ मध्ये
ह.
तू चहा तन प्यायचा नंतर तू चहा तन काय पिली नाहीस तरी चालतेय मी तर चहा पण प्यायला मिळत. म मला साडेनऊ वाजलं तर यांचच आवरायचं असतंय आणि ते साडे नऊ ला गेले की बार क जात्या लगेच. पाहुणे झाला मग तिचं आवरायचं. सगळं सकाळ सकाळी नुसतं सार
सारखं आहे सकाळी अकरा बारा पर्यंत चालूच तिथन मग काय? मग आणि संध्याकाळच आणि तीन चार वाज आणि चालू.
होय.
ह.
आणि मधला तेवढा वेळ जरा निवांत मिळत.
हो जर लोळ्याच पण हेवत नाही कंबरंबस
होय आणि एक एकदा जेवण वगैरे काय करायचं नसल. नाही तर तेघाला कों टाळा येतोय काहीच काम नाही काहीच काम नाही. संध्याकाळी ल कंटाळा येतोय मला तर माझ संध्याकाळी लईनसते होय म्हणजे संध्याकाळच लेस पेयपाक नसतोय जास्त, तर रेग्युलर असा संध्याकाळी स्वयपाक नसतोच, मी काय करतोय सकाळी हा सकाळचा अस, आज आमटी वगैरे मी सकाळचीच म्हणजे सकाळची आमटी असतेच माझी जास्त शिल्लक राहत्या अर्धीच वाटी आमचे सासरे फक्त खातात मग त्यांच्या प्रतीच करायला त्यामुळे संध्याकाळी पण तशीच राहते ना ते कवडी करणार मी दोन तीन वाट्या होत नाही. जरा जास्तच होत्या काही दोन वाट ते कसं होईल तेव्हडीशी मग
ते कमी केलं कनी पुरत नाही.
होय उरतंय हं मग ते तसं होतं य आणि क त्याची करायची
कळत नाही लई येऊ दे, आम्हाला पण टेन्शनच.
सकाळी वेगळी, संध्याकाळी काही वेगळी आमटी आणि भाजी काय करायची. आणि ते दोन तीन दिवसान परत तेच केलं का नाही. तेच केलं? परवा दिवशी केलतं, काल केलतं, आज करत
हम्म ह
बटाटेची आमटी केलती. मला म्हणला परवा दिवशी पण बटाटेची केलतीस काल पण तेच केल्यास म्हणालतं ममी म्हंटलं कलची करतोय ती संध्याकाळी आपण घेऊया खाऊया. आणि भाजी तेवढं सकाळ संध्याकाळी वेगळी करतो म्हंटलं रोज रोज काय करणार मी तर, नाहीतर तुम्ही असं चार्ट तयार करा सकाळी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं असं सांगितलं आमच्या सासऱ्यांसानी मग मग त्यांनी म्हटलं, असू दे असू दे सकाळचं चालतय मग मं आता काय बोलत नाहीत, सकाळची आमटी संध्याकाळी दिललं तर मग भाकरी भात आणि भाजी करतोय संध्याकाळी. आणि जास्त करून इकड संध्याकाळी आमंत्रण असते का आमच्यात? आमचं ते हलसिदनाथाच देव काय ना भाग नुकतेच कते सांगतल त्याला मग ते देवात देवासाठी काहीतरी असं कोणतरी मागून वगैरे घेतलं इच्छा तर ते लो--क वाडीला तिथं जाऊन जेवण घालत्यात. मग ते सग इथल्या आमच्या गावातली लोकं सगळी वाडीला न्हेत्यात गाडी करून, गाडी करून.
हम्म हम्म
चार गाड्या करत्यात, लेडीज एक एका गाडीत जेंट्स एका गाडीत असं करून न्हेतात. आता परवा जर मागच्या आठवड्यात तीन वेळा आमंत्रण होतं.
हम्म
मग ते जेवण संध्याकाळचं लई नसतेयच करायचं. आमच्या इकडं देवाच लई जेवण सारखं घाल त्या देवासाठी असं मग सकाळचंच तेवढं स्वयंपाक असते, संध्याकाळी काय नसतंय. आणि एप्रिल महिन्यातं जानेवारी महिन्यात एक वालंग म्हणून चालू असतय असं महाप्रसाद.
तं हं हं
मग ते सगळी जात्यातच लोक वालन म्हण ते काय महाप्रसाद सगळेजण जायचं असततंय. संध्याकाळी असतोय शाळेत मराठी शाळेत ग्राउंड वर, मग ते सगळे जण दर रविवारी आणि गुरुवारी असतोयंच. महिनाभर चार तीन महिने असतोय दर गुरुवारी आणि
व्हय
कोणकोणतरं सकाळी पण घालतंय.
हम्म हम्म